येतोय आवाज ना क्लिअर?
हो.
हम्म बोला काय म्हणताय? झालं की.
हम्म काय नाही मी पण बसलोय.
लावलं मोबाईल लागलं.
हा.
स्विच ऑफच झाला तो मोबाईल पण.
झाली का मग आता चार्जिंग पूर्ण?
हा नाही पूर्ण नाही कामापुरती केली आणि म्हटलं लावावं फोन.
हम्म, पाऊस चालू आहे का तिकडे?
पाऊस रात्रीपसून होता रात्रभर होता पाऊस. सकाळी उघडला आता. आता असं म्हणजे ऊन नाही वातावरण आहे पण पाऊस पण नाही.
इकडे तर काल संध्याकाळी साडे पाचला जो सुरू झालाय.
हा.
तो अजून पण उघडला नाही आहेे.
चालू जोरात आहे का?
हो खूप जोरात आहे.
हो ना? इकडे जोरातच पण चांगला झाला मोर पाऊस अस म्हणजे बऱ्यापैकी रात्रभर होता ना.
हम्म चांगलंय चांगलंय.
जमिनीत मुरलं प-पाणी म्हणजे पाणी येत ना व बोरला.
बरोबर आहे.
हम्म, झालं का जेवण? काय केलत जेवायला आज?
आज का? आज मिसळ पाव.
अरे वाह! मजा आहे मची.
मिसळ पाव केलेला.
हम्.
म्हणजे काल रात्रीच केलेला.
हो का? मग राहिलेला संपवलं का परत?
हा राहिलेला संपवला.
हम् हम्.
मी पण शिकले, त्याची रेसिपी सांगू काय?
हो चालेल.
त हे बघ सगळ्यात अगोदर, खोबरं असतं ना खोबरं.
हा
सुख खोबरं
हम
त्याला असं चिरून चिरून म्हणजे ना त्याला असं खिसून घ्यायचं.
हम्म
खिसून घ्यायचं. आणि त्याला तव्यावर एकदम लाल होईपर्यंत एकदम नाही म्हणजे हलकं ब्राऊन होईपर्यंत भाजायचं.
हा
त्याच्यानंतर अ कांदा कापायचा उभा.
हम्म
कांदा कापायचा तो भाजायचा तेलात.
हम्म
लालसर होईपर्यंत.
हो का
मग त्याच्यात असं काय नसतं भाजयच ग.
नक्की माहित आहे का, उगच खोटच सांगु नका आम्हाला काहीतरी,
नाही.
मग आमची, आमची पण चुकायची रेसिपी तुमच्या नादात.
अ असं कसं होऊ देईल मी.
हम्
त्याच्यानंतर कांदा, आम्ही नवीन आहे तुम्ही सांभाळून घ्या आम्हाला.
मग तेच तर सांगतोय ना मी, चुकीचं सांगु नका, आमची पण चुकायची रेसिपी तुमच ऐकून करायच आणि.
नाही आहे मी बरोबर सांगतेय.
हम्म बोला
कांदा असा ब्राऊन थोडा लालसर असा छान भाजू द्यायचा एकदम. त्याच्यानंतर त्याच्यात अ लसूण टाकायचा.
हम्म
अद्रक टाकायची
हम्म
आणि टोमॅटो टाकायचे.
हो का
ते पण भाजून घ्यायचे. त्याच्यानंतर तो मसाला थोडासा थंड होऊ द्यायचा.
हम्म
आणि मग खोबरं आणि तो सगळा केलेला मसाला मिक्सरच्या भांड्यात टाकायचा.
खोबरं भाजायचं नाही का?
भाजलं ना खोबरं आधीच भाजून ठेवलं खोबरं सगळ्यात पहिले भाजायचं असतं.
खोबरं भाजून भाजूला ठेवलं का?
हा खोबरं बाजूला ठेवलं भाजून. त्याला नाही हो जायचं हा
असं आहे का
हा भाजून आपण त्याच्यातला ओलावा काढून घेतला की नाही सगळा.
ह
म्हणून मग त्याच्यानंतर हे टोमॅटो मग वगैरे कसं ते थोडंसं ओलसर होतं.
हम् बरोबर.
कांद्या ना टोमॅटो ना ते नाही होऊ द्यायचं त्याच्यामुळे खुबरण ते वेगळं वेगळं भाजायचं असतं.
असंय
हा मग ते वाटून घ्यायचं सगळं सोबत मग ना त्याची एक पेस्ट तयार होते.
हां हा
ती पेस्ट बाजूला ठेवायची.
हम्म
ह मग ज्याच्यात आता तुम्हाला ती मिसळची कटची आमटी म्हण ततला
हम्म
ती करण्यासाठी एक मो हा त्याच्यासाठी ज्याच्यात तुम्हाला
ते मिसळच आमटी.
मिसळच्या आमटीलाच कटाची आमटी म्हणतात.
असं आहे का
हां
मग तुम्हाला ज्यांच्यात ती आमटी करायची आहे ते पातीला घ्यायचं किंवा पातीला नाही कढई घ्यायची. जी सण जातय
हम्म
मग त्यांच्यात. ते आमटीला छान तर्री पाहिजे असेल तर थोडंसं एरवीपेक्षा जास्त तेल टाकायचं.
हम्म
मग त्याच्यात टाकायचं ते तेल थोडस गरम होऊ द्यायचं.
हा
मग त्याच्यात ती केलेली पेस्ट. टाकायची पण ती हळूहळू टाकायची एकदम टाक
ते जिरा मोहरी वगैरे टाकायची नाही का त्यात.
अ आमच्या टीचरने काल केलत तेव्हा जिरे मोहरी तर नव्हती टाकले.
जिरे, मोहरी, हिंग, कडीपत्ता वगैरे अस
कडीपत्ता हा टाकू शकतो. हा मग ठीक आहे चल चेंज रेसिपी.
हिंग थोडासा फोडणीमध्ये आणि मग ते आणि मग ते काय मिकलेला तुम मसाला ता येत
हा ठीक आहे थोडासा चेंज ठीक आहे आता. त्या तेलामध्ये टाकायचे जर, टाकायची मोहरी. थोडस हिंग टाकायचं हिंग चांगलं असतं पोटाच्या पचनासाठी.
हा बर.
आणि मग कडीपत्ता जर का तुमच्या घरात कढीपत्ता खाणारे माणस आहेत. तर टाकायचा नाहीतर कडीपत्ता कचऱ्यातच जातो सगळा.
पहिला टाकला तर?
त्याच्यानंतर मग त्याला काय करायचं थोडस मस्त अ त्याच्यातन तो मसाला टाकायचा तो मसाला हळूहळू टाकायचा एकदम टाकला तर तेल उडत पोटावर.
हम् हम्.
त्याच्यामुळ हळहळू हळू मसाला टाकायचा मग तो परतवून घ्यायचा कुठपर्यंत तेल सुटेल पर्यंत मसाल्याला म्हणजे तो खाली कडाईला चिकटला नाही पाहिजे. येतोय ना माझा आवाज? हॅलो! हॅलो! ये तोय ना म्हणला माझा आवाज?
हा मध्येच आवाज कमी झाला होता.
हम्म तर मग ते कडाईला नाही चिकटत तोपर्यंत तो भाजून घ्यायचा मग तो तेलासोबत एकजीव होतो सगळा.
हा.
मग त्याच्यात टाकायचा गरम मसाला.
हम्
गरम मसाला घरी केलेला असतो तो टाकायचा. त्याच्यानंतर थोडंसं काळं तिखट टाकायचं.
हम्म हम्म.
त्याच्यानंतर थोडसं लाल तिखट टाकायचं.
हो का?
त्याच्यात थोडीशी जिरे पावडर टाकायची, थोडीशी धना पावडर टाकायची.
हा.
आणि तो मस्त मस्त मसाला भाजून घ्यायचा एकदम.
हम्.
पूर्ण मिक्स होईपर्यंत तो भाजून घ्यायचा असतो.
हो काय?
हा आणि मग त्याच्यानंतर ना जेवढी मटकी तुम्हाला त्या भाजू टाकायची आहे.
हम्.
ती मटकी शिजून घेतलेली असते ना आपण त्या पाण्यात हळद आणि मीठ टाकून ती मटकी शिजवून घेतलेली असते कुकरमध्ये.
हा हा.
मग ती मटकी हो कुकरलाच लाव
ती गाळ नाही होत काय अशी जास्त शिजत नाही?
नाही तिला जास्त शिजू नाही द्यायची. एक एखादी शेट्टी कमीच घ्यायची.
हम्म.
आणि मग ना ते मसाला आपण जो केलेला असतो ना.
हम्म.
त्या मसाल्यामध्ये ती मटकी टाकायची त्या पाण्यासकट.
हम् हम् हम्.
आणि मग ते एकदम अशी छान त्याला अशी तरी वगैरे येते, मग त्याच्यात मीठ टाकायचं चवीनुसार.
हम्.
आणि त्याच्यात थोडंसं जास्त पाणी टाकायचं कारण मिसळच्या मटकीच्या भाजीत थोडीशी ती जास्त पातळ असलेली चांगली कारण त्याच्यात फरसाण वगैरे जातं की नाही नंतर.
हां बरोबर.
हा. आणि तिला एक-दोन अशा छान उकळी येऊ द्यायची. आणि मग नंतर बंद पण टाकायची.
हम्म.
झाली मिसळची भाजी तयार.
ति काय रात्री मॅडम. काय क्लासला होता तुम्ही?
काय?
क्लास लावला का?
क्लास नाही तिनेच अगोदर मधुराज रेसिप ती बघितली मग ती केली.
नाही आमच्या मॅडमने क्लास केली होती म्हटले म्हणून मला क्लास लावला त्या.
हा नाउ क्लास नव्हता लावलं, दोघी पण शिकलो आम्ही पहिल्यांदाच.
असंय का?
हां थांबा मी कॉल कट करते हा आता.
ओके.
आणि परत लगेच लावतो दुसरा.
ह् झाले का?
हा.
हा.